हॅलो. हा.
आवाज येतोय.
हा यालाय कि.
हम्म. बोल काय म्हणाल तीस?
काय म्हणाल तो? केकच नव?
होय. होय.
मम्मी मम्मी जगणवर
मम्मीचे अजून व्हायचेत की.
हम्म करणार आता?
काय करूया तू आईस फ्रि?
मी हायकी,
मी जेवन करतो की, थोड्या वेळानं. तुझे किती आहेत बाकी अजून?
हो. थांब एक मिनिट.
हॅलो.
हा हा काय म्हणा तिस?
तुझे किती बाकी आहेत म्हटलं अजून?
माझं मम्मीच्या फोनवर बघाय पाहिजे ग?
माझ्यासोबत झाले पाच की नाही?
तुझ्यासोबत झाल्यात कि. तुझ्यासोबत आणि मम्मी सोबत झाल्यात ग दहा काहीतरी झाल्या.
हा. मग पप्पांच्या फोनवर करकी.
तेच की पप्पा जायच्या अगदी कमी पप्पांच्या फोनवर करतो तू बोल म्हणाल तू मला माझ्यासोबत.
हा हा समजलं समजलं गे.
हम्म. तेच की मम्मीचा फोन काही घरात. त ग चालतंय
हा मग मी नंतर करतो मग तुमच्या पप्पा आहेत तोपर्यंत मग करूया की
हा नंतर फोन करताना मम्मीच्या फोन व पहिला कर मला काय म्हणजे कस अ ते काल आ मावशीची मुलगी एक करालती ग काल मग ति ज तिन झालेलं मग तिला विचारतो की त माझ फोनवर कराआलती ना
हो काय हा हा
फ्री झालीस की मम्मीच्या फोनवर मला फोन कर
बरं बर करतो की चालते. ह
हम्म
काय केलत जेवणाला आज
घरात आमच्या
हम्म
काय भात आमटी भाजी आणि भाकरी
कसली भाजी केली ती ग
डाळ
डाळ खलते होय
हम्म. पप्पा कुणीकडे चाललंय सा पप्पा चालल्यात.
होय न मग कधी मग फोन ठेवून जातील काय?
नाही. ऐक राहू दे. बुघ्या संध्याकाळी आलं तर संध्याकाळी बघुया. मग मी. तिला फोन करतो की.
बरं बरं चालेल. ते का
हम्म. तुझ झालं मम्मीच झालं तिचं झालं कि होते पंधरा.
हा.
प्पांचं दिदीचं राहतय.
हम्म. दिदी कायच येलणार आहे न म
ती बसमध्ये बसल्यावर फोन करतो म्हटली या
हा.
मग बघतो की तिला फोन करून त्यावेेळेला.
हा चालते की.
हा चा पाहिजे.
हम
मग हा तर म्हंटल आणि तिला पण दिलय ना म तिला पण फोन करायला लागत तिच्यामुळे माझ्यासोबत बोलायलाच लागतय. बाई माग मला केवढ ओरडल्या माहितय ती.
का
असल काय घेत जाऊ नकोस म्हणून. आणि आता बकी स्व आता घेतल्यावर कशी आता बघ मला मंगळ त्या
पाहिजे की
होय बोलायच ज आता नायलाज हाय बा
नाहीलाज हाय.
हम्म.
काष्ट
जेवायनिस वय मग मी काय म्हणाल ती.
अग ते म्हणजे सकाळी जेवलीलो.
हा.
जेवलेलो म्हणजे नाश्ता केेल तो चपाती ते भाजीच खाल्लेलो आज. आणि क्लासला जाताना मग जेवाय. जनी मी जायचं म्हंटलं मग तोपर्यंत फोन आला ना तुझा मग् लासला पण काय सुटतेय म्हटलं नंतर तरर म अंतजे वालेेत ते भूक पण नव्हती ती सकाळी ते खाल्ल्यामुळं मग त्या आता फोन चालू होता म्हणून काय बसू न आहे तेच म्हणालेल्या जेवत जेवत बोल नाहीत पहिले जेव मग बोल म्हनाला वि आहे मता कॉल झालंवर जवतकी
चालते की आवड किवत आणि मग
शांते आहे
म्हणजे कसं तुझं पण होतय माझं पण होतंय डजण पण होता वगैरे का मग बाकीच पण आहे ना आपल्याला करायचं
होय दुसरं पण हायच. की.
म्हणतानाच बाकी काही नाही नाही तर मग काय वेळ हायच.
होय. तेच की तुला कुठ गल्लीत रडालेय बाई एवढं ऐकू यायलय तुला?
मग.
काय सगळी भरल्यात गल्लीत आमच्या बारकी बाळच बाळ झाल्यात.
होय.
प्रॉपर गल्लीत जी राहतात त्यांची कमी आणि जी रेंट न येऊन राहिल्यात त्यांचीच बाळ जास्त झाल्यात गल्लीत.
हम्म.
आमच्याकडे लय बाई घर असे रेंटनेच सगळी दिलेली आहेत.
काय ते?
आमच्या इकडं ग घर
हम्म.
सगळे रेंटनच दिलेले आहेत जास्तीत जास्त.
हम्म हम्म.
म्हणजे इथली प्रॉपर जी लोक आहेत बघ ती आशी बाहेर गावी जाऊन राहिलेत ग मग प्रत्येकांच हा जॉबसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी
हां.
प्रत्येकांच कसं दोन दोन मजली आहेतच घर
हां.
मग ते मोकळ तरी कसं ठेवणार ग ठेऊन पण धुरळा पडते नी मग त्यापेक्षा कणी हा स्वच्छ पण राहतय आणि महिन्याला येतेच की गं भाडं चार साडेचार हजार
एवढं हाय?
अ वन बी एच के असलं तर
किती आहे?
तीस वन बी एच के टॉयलेट बाथ रूम, परत पाणी, लाईट
हम्म.
असले की मग साडेचार असतेच की चार साडेचार
हम्म बाई कधी संमते फोन याय लागला पप्पासनी.
होय काय?
होय नको नको झाले. की आता ती आणि दोन तीन मिनिट.
हा. शेतात चाललंय
नाही कुठं बाहेर चाललंत
ह काय लावलंय सर शेतात आता
शेतात का उसच आहे की
उसच हाय व्हय
आता काही काम नाही जास्त
ते काय एक खू वर्षाचं पीक असते काय
तंबाकू पण गेलाय
हम्म.
आता कधी लावतात काय नाही बी
कधी लावतात तंबाखू
काय माहिती नाही मला काय
अगं म्हणजे कुठल्या सीझनला असं लावतात काय असं कधी पण लावतात असं
नाही त्यांच पण त्याच पण सीजन असत की आता थंडीच्या वेळेस लावत माझा पण काय कणे का
असू दे असू दे का
कंबरक म्हजे ल दुखली बाईनी
गळ खाकीी
नाही त मी कधी अजून खायनी
मी पण खात नाही ब गोळी
हम्म कधीच काय नाही मी अजून एकदा पण मम्मी तेवढी खाते मम्मीला आमच्या न होत नाही म्हण
आमच्यात नाही बा मला पण खा म्हणते पण ती एकदा स वय लागली की
होय तेच म्हणता ना मम्मी पण खात नाही बे
मग प्रत्येक वेळेस वाटते गुळीखाल्यावर कमी होते खविया
हम्म
तर जेवढं त्या गोळ्या खायला अवॉइड करता येतील तेवढं करतोय ब मी
होय भाई
गोळ्या म्हणजे मला जीवावरच येते
गोळ्या बर क ते औषध खाऊ वाटत नाही ते पात्र दत्त
पाकतळ पण नाही ना गोळी पण ख वाटत नाही प मला कुठलं काय नाही ह ह हम
फोन आलाय काय
मम्मीच्या फ्रेंडचा फोन यालाय
कटकर
कट केले न्
किती ग अजून
वारसातता सगळी फ्री असत्यात
कुठली गावाकडची
म्हणजे होय क्लास एक गावाकडची पण ती मुंबईला असते
हा हा
असं हाय
हम्म मग मामी आलती काय निघ
मा मी आली पण गेली पण
होय कधी काय
आता होती बाई मे मध्ये एक वीस पंचवीस दिवस होती
जा न का
एकच च की आहे
हा हा
तेच की बाई त्याला क श्री बरोबर आमच्या आठवीलाच की
होय
हम
हम्म हम्म
कधी नाही ते शेत बघायला गेलीया
हम्म कुणीकडें
गावाकडे आलेली त्यावेेळेस ग
हा हा
तो जरा झाड आहे असा मोदूकवानी
ह
असं जरा जाड आहे का अंग गलं आणिंत पडला शेतात जाऊन कुठ लागलेलं वाडत पई
हम्म हम्म
असे गुडग्यात दगड काहीतरी घुसलेला
हम्म
ते दोन तीन टाकं पडलीत त्याला
अ वा वा वा वा वा
मग काय त राहतच नाही म्हणाली, म लगेच गेल्या.
हम्म हम्म.
अन त्यांना गमत पण नाही जास्त मुंबईला
तसच होतय ते शहरातले च नी खेड्यात गमत नाही.
खेड्यातली शहरात जाऊन राहतय
होय. पण शेवटी गाव ते गावच.
होय गाव ते गावच की.
आपलं भारी आहे बघ. मीडियम सर्व खेडपण नाही.
तुमचंच की.
आमचंच की.
भारी य.
भारीच हाय बाई आमचं गाव. आमचं गाव सोडून मला कुठं गमत नाही.
हम्म.
आमचं गाव सोडून मला कुठं गमत नाही म्हटल.
तसच असतय.
तेच चहा कराया लागलास काय?
होय झाला.
येऊ काय चाहाला?
ये.
हम्म ये तस